मरूदे त्यांना काय ते येणार पैसे द्यायला पुढं खर्च पाणी केलीय
हॅलो हां मी कां म्हणलं कां गेला
आपल्या जणीला फसवतात बरंका नाही ना शाळा नाय मावशी क्लास ये फक्त आता दुपारी
हा का चांगला चालला क्लास
हा चालूये दुपारी जातो आत
हा आवाज का बर बारिक झाला तुझा मोठ्यानी बोल म्हणलं आवाज नही येते बरं नाही का बेटा तुला
नाई नाई मला बरं आहे ते रेंज चा प्रॉब्लेम ते पाऊस चालूये ना
हा तेच मी म्हटलं काय चाललं काय नाही विचारा म्हटलं याला काय
मीच येतो जरा पावसाच
हां
तेच म्हटलं काय चाललं काय नी विचारा म्हटलं तुला मधतरी बरं नव्हतं म्हणे तुझ मम्मी म
हा ते पावसाळा ससाायच व्हायरल व्हायला ना
चौकशी करा काय चाल्ल काय हा सर्दी सगळ्यांनाच होती. वाट बरी ये मी पण मलाही बरं नव्हतं. आच्याकडे पावण्यार पावणे पावण्यार पावणे येऊन गेले सगळे दगदग झाली. म्हणून मग चाललंय आता काम ते दगदगीमुळं मी पण आजारी पडले होते
हॅलो
तू कधी येतो आमच्याकडं
इल आता सुटत तस माझ आठवड्याचे सात दिवस क्लास चालू राहतो एक दिवस सुट मी दमून जातो आपसावऊणतो
हा तेच मी म्हणले याला कधी सुट्टी होती काही नाही आता कॉलेज सुरू होईल परत ना दादा बी गेलाय आता कॉलेजला
हह
त्याच्यामुळे मला काही गरात
सांग त्याला बोलतो मी कधी कधी त्या फोन हम्म एकटे एकट वर
जाण पा होय हा ना बोरून जाते मी घरात बसल्या बसले
क
ठथेला तावरत तर बसली तर म्हध फोन करून विचार चौक करा काय चाललं काही नाही मम्मी पप्पा घरातच आहे का हा का काय केलंय जेवायला
पटेट्याची भाजी केेली
बटाट्याची भाजी केली का कोरडी का ओली
हम्म ली ते कस डांगर होणाल आहे ना
हा तुला डांगर आवडत नाही वाटत हा
पप्पा खाता मी खात नाही
अरे चांगलं असतं उलट प्रोटीन असतं त्याच्यात खायचं बेटा
असं पण आता कसं इच्छच नाही वात कधी कधी
एखादवस खायचं सांबार मध्ये टाकून खातो की नाही
हा सांबार मध्ये खातो ना
मग तसच भाजी पण खायची तुझी मम्मी गोड करत असेल ना म्हणून नाही आवडत वाटत तुला गोड
मला गोड आवडतच नाही ना तुला पण माहिती मी खात नाही गोड गोष्ट मला तिकट तिकट लागत नाही तर आंबट
हम्म थोडासा खायच्या सगळ्या भाज्या खायच्या नाही तर मग कसं आहे सवय नाही राहिली ना तर मग खाता येत नाही प्रोटीन भेटत नाही तब्येत मग बारीक राहून जाते हा सगळं खायचं थोडं थोडं थोडं थोडं सवय लावायची बाहेर गेल्यानंतर आप आपल्याला नाही जमलं मग काय करशी शंतनूच तसच होत उपाशी राहावा लागत नाही तर मग बाहेर थोडी आपल्याला देणार आहे कोणी
प त्यांचा मेनू राहतो पिक्स पहिले ज य ते खा
हुम हा आता शंतनू दादा तसच होतं जे आहे ते डब्यामध्ये भेटत नाही तर मग नाही
ही म्हणणार नेमका आणि आपणु झोपली नाही तेच तर बनवता येत असल्या तर काही प्रश्न मिळात कोणं त्यांयालां वनं टाईम पाहिजे बनवायलां
नईनं तिथं टाईम नाहीं भेटतं त्यांला
आनांयक बसंन जरतां
आणि ते कामं नाहीं राहिलं कां मंग टाईम नाहीं भेटतं
अं हो ते चालूं आहे जेवणं करं म्हणतं त्यांला मलां म्हणजेयलां कायं बोलतोयं कोन खांली मंग खांली आ
स्वयंपाक बनवतं बसल्यांवर अभ्यांस कधी करायचां म्हणूंन जो डब्बां आलां तो खाऊंन घ्यांवा लागतो तरी देतां म्हणाते चांगलं देतां आतां त्यांनां डब्बे
हां होय
त्यांच्यामुळे आतां कांहीं प्रश्नचं नाहीं आहे
आणी करलायं आं माहिती आहे ते तसं मी बंडा वैरेयलां जायचो कधीं कधीं आंज होतं त्यांचं मस्तं
तिकडे थोडं चं गोड गोडचं देतां अं त्यांलाही गोड आवडतं म्हणूंन कांहीं नाहीं प्रश्नचं
हम्मं सर्वांचं आपलं आपलं असतें कांहीं जणांना
पणं आपल्यांला कसं आहे मेथीची भाजी ते खायचं पालेभाज्यां खायच्यां
हु मुडं व राहतं नां आपल्यांला सवयं आहे घरांत आपणं खाऊंन घेतो जे आवडलं ते बाहेर नाहीं नां. बाकीचं कायं झालं कां जेवणं
त्याचं झालं जेवणं तो गेलां बाहेर तो कांहीं गं घरांत थांबतं नाहीं त्यांलाही लंय कामं असतां
ते कायं करतं
ते मामा गेले ड्युंटी वरं आतां त्यां बाबांचा डब्बा दिलां
हुम हु हम्मं हां ती पुढंची बहिन आहे नां ती करूंन तेचं
म्हणूंन म्हटलं यांला लावावां
हुं तूं केलं कां जेवणं हो तिलां कायं मुंबई लां दीलयं कां तिच्यां बहिनिलां हम्मं मी झालं होतो थोड्यां वेळांनी मलां आवरचं लागलां
किती वाजतां दोन अडीचं वाजतां जांशील नां क्लांसलां तुं
मी दोन लां क्लांस रहातो मी एक दीड वाजतां निघतो
हां कां गांडी घेऊनचं जातो कां
हां हो
नीट चालवतो कां पणं आतां मागं तसं झालं होतं एकदां
नीटचं चालवतो मागच्यां वेळेसं कसं अगं तो माणूंस बचकीशी समोर आलां मलां बाईक पणं नव्हतां माझं कां आलां म्हणलं स्लीप व्हांयची जे होतं पाहूंन गे
हम्मं आपणं नीट चालवांयची भाऊ समोरचे लोकं चांगले नी चालवती नाही गाड्यां हां..
तो माणूंस आहे नां बचकीरी समोर घुसकांला मालां डसेंबलं महिनां आहे नां ते बघं. र्यवार कोणत्या वारी येत जसं पावसाळायचं गाडी कसं माझे ब्रेक फटकंन लागतं नाहीं गांडीचे.
नीट करूंन नाही आणली कां मंग.
नाहीं आतां लागतां पहिले गं तेंव्हा पावसाळयांत येतं पावसाळ्यात कसं पाणी राहतं ना तर ब्रेक लूज होऊन जात ता आपल्या तर त्याच्यामुळे सटक ते गाडी
हां
पण कस असत पण आपल्या इथ कसे आधी गड्डे किती
चालू शांततेत यावा स्लोमध्येच राहू द्यावा जास्त स्पीडमध्ये नाही ठेवू
हम हाळुच चालूलो
हां कोोणी मित्र पण राहता का म सोबत.
हा कधी मित्रांच्या गाडीवर जातो मग.
हा सोबत राहू द्या, कोणाला, कोणाला एकतं तर दुकतं नाही जाऊं
तसंग
हा.. हाआ.. हा का?
तिआरडी
हां.. जेवण करतोय का? मग आता हॅलो हॅलो जेवण करतोय का? हॅलो..
हा